हॅलो हा बोला काय चालू आहे.
चहा पाणी झालं.
हाव काय.
हो
हाऊ ना कसं काय पाऊस वगैरे झाला की काय त
हो आलं थोडस
हा ओके.
हा
हा नाही इकडे पण आज स
हो दुपारी येऊन तपल अजून आता मग आलो ना.
हऊ
आता मला फोन केलता कणी नाही मग त्या ईचा फोन आला आता म ठाकरेचा.
हो काय.
हा.
हा हा हा ना म्हणून मग मी लावला. तुम्हाला म्हटलं तुमचा तिकडचा फोन फोन चालूश म्हणून लावला.
ह ना त्यात आता ल ते म्हणे मला आता आणि पुन मग आ मी तेवहता का नाही.
हा हा.
ते आणि पूनम चाच आला हो तो आम्ही आखरीला केला होता का.
हो हो केला होता ना त्यांनी हम् तुमचं म्हणजे घराजवळच आहे का तुम्ही.
नाही आम्ही सौदळ्याले हावू
हा तुम्ही सोंदळ्याले आहे नाइ
ते नई देरानी जेठाणी ते आमच्या गावाची येते
हो काय हऊ ना
हम्म जपानीच
हा त्या तई वारखेडच्या आहेत
हो हो हा आम्ही वारखेडचच होतो हिंगळे परी ते सभळाले आमच्या एक घरी राहिला गेला
हऊ काय -
हो या गावात माळी समाजाचं
होव ना म्हणजे मग तुम्ही वाारखेड
वर कच सहा मंगे
हो का
मिटिंगला येत असतो आम्ही तिथंनाप
होा ना हो ना हा इथं इथं होते का तुमचे दानापूरला होते का मिीटिंग
हो सौधळा्याची ग्राम संघाची
हो ना हो ना
हम्
हा
तुम्ही कोण ग्राम संंघाचे कोण अध्यक्ष आहेत
अ नाही ग्राम संंघाची नाही मी अध्यक्ष
बताच
सह्याद्री बचत गटाचे मी हे सचिव आहे
हा का संदरी हा
ते नम्रता ढकेल ओळखता का तुम्ही
कोणा गाचे
च आहेत ते दानापूरच्या ते येत असतात त्या ग्राम संंघाच्या मटिंगले
हा हा हा
ते आमच्या गटाचे अध्यक्ष आहेत ते
हा काय ह मी जास्त नाही येऊन राहि आता तब्येत नाही बरू पडत मा बराणी येत असते
होा काय
ह तेशीयार आहे का
हा हा
ंग
हा काय येतच ना आता मी काही जात नसते त्या मीटिंगला तर मला काही एवढी ओळख नाही समजा कोणाची
हा ना हम्म आ विच हेमाला आता सोळा झाले हा
हा बरं झाले ना मग आता हा कोणी तर म्हणते उद्याशच दिवस
हो तुम्ही असं ऐकलं आता उद्या का दिवसच आहे हा आता तर लागतील ग त्याया लो परत जाण तुम्ही करा मी करतो
हा हा पाच पाच कॉल केले चालतात
हा पाच पाच चालतात नाही केले ह परत जन्मत
हा तुम्ही करत जा मी करजे म्हणजे पाच पाच आपले होऊन जातात मग
हा होऊन जातात ना आता मी थोड्या वेळाान करीन मग हं अ जा काय निवा
हा आज काय केल ती मग भाजी वगैरे
भाजी आताातोडीच भाजी केली तू जायची गेल की
आम्ही आज कडी केली होती कडी हा
बातोडीची केलते आणि आंस गार्या केल्या त्या सकाळी नाचतेले
हा काय हा ना ते आता नवीन बाहेर तर घाऱ्या जमत पी नाही एवढ्या
नाही काही जमत नसते घऱ्यागिऱे बाहेल्याता ह कतीत मुलं मलात येतच आहे का का हा
हम्म. तुम्हाला?
चार मुली आहेत चार मुलीचे लग्न झाले नातू आहेत सात हो परगा मला पले आपता केला त्या नाही वर खेळले
हव का
त्याचं राहिलं लग्न आता मुलाच
हा मोठी फॅमिली आहे मग तुम
हा मोठी फॅमली आहे. मुली झाल्या आगोदर हा नातू आहेत ना नातू आहेत नाताय
हो का मुली म्हणजे मुलांपेक्षा मुली मोठ्या असतात
हा लई नाता आठवी सातवीस चार नाता आहे मोठा चार
बपर आहे हम्म आजी झाल्या मग तुम्ही आता ना?
मुलगा
हा माझं लहान आहे आता के जी वन मध्येच गेला तो मग इथे शेती वगैरे अ
हो ना सात एकर शेती आहे. हा.
मस्त आहे ना मग तिथंच आहे काय सोंदळल की इकडे वार खेडले
काय नाही सोधळेला लप का
लय शेती
शेती सौंदळेले आम्ही खूप दिवसाचं म्हणजे आमचं लग्न विग्न इकडेच झाले सर्व एक वरायच-
हा काय हा हा म्हणजे खूप दिवसाचे
हा लहान असत हे मला बरते तेव्हा चालठीक आहे हा जलमस गाताय वाटत तेवसा
हा म्हणजे मग खूप दिवस झाले समजा
हा खूप दिवस झाले आणि तुच घर आहे या गावात माडी स अ
हा ना
ह
संदळल म काय जास्त मनके
नाही एच घर आहे आमचं कोणी म्हटलं माळ्याचं घर म्हटलं तर कोणी सांगते तुम्हातीना असं याच असलं तर रोड वरच आहे ना इथ आमचं
हो काय?
हा ते पापडाची मशीन शेवलेची मशीन आहे का ना ते
हा हा.
त्यांच्या घरातूनच दिसते
हा काय
हा.
हा ना समजा कदाचित ते
हो आला त हंगळे म्हटलं त असं जवळच आहे घरमच दोन नंबरले सा आस
मग याच्या पहिले टास्क पूर्ण केले का तुम्ही?
नाही मग ते न ते केले मी मस्त ते ये मग दोन हजार रुपये आणते का नाही त्यावेळेस केलत
ह ना हा ना तेच त्याच्यानंतर आला नाही की कोणत टास्क म
नाही मग हे अरती ना मग असेच कॉल करतो
अओ तुम्हाला आलं होतं का त्यावेेळेस मग हे
काही पाहिलच नाही
नाही तेव्हा आलं नशन जेले आलं नाही तेयला आता आले हे टास्क हा तेव्हा आम्हाला आले नव्हते
नाही का हे मध्येेराणी बी नाही आले मग आताही नाही झाल तिच
आ ता नाही आले
नाही घालच नाही तस ते होऊनच नाही राहाला
तेला मग ते ऍप अपडेट करायला लावा ना
ते अपडेटही केल तुझ नाव करवच केल तर आलेच नाहीत ते
हा हो ह तुमचं शिक्षण काय झालेलं आहे म
माल नऊ वार का
हा वह्या काय तरी लिहिता वाजता येते
होय लिहिता वाचता येते
बरं आहे ना मग तुमच्यासारख्या समजा बाया करू शकतात काम
हो पाय तो मा अचन काही नाही होत आम्ही घरीच कर तो की
हावत्या
हम् जाही ततच टाकलायी नाही
हा ना आता समजा वय झाल
हांतव्येत नाही आता म बरोबर ते नागिन झाले
हो काय मग त्याचा काही इलाज नाही केला काय
केला ना ते बसली पण ते दुखतेच आतून ते जखमाच काय सर्व शकले
हा ते अधरुूनही असते ना ल खाजू ते म्हणतात
हो खाज त ह दु जात सुया सरखस्पडती केस
हो काय ल खराब असते म्हणतात बाप्पा ते नागीन झाली की हम्म
पुरा दोन महिने झाले आता हेच चालू आहे म्हण
हो ना
अदीक महिन्यापासून
कुठची ट्रीटमेंट केलीती मग तुम्ही
आ करची हम्
हा ते अजून माझ्या बाप् बाली झाली होती वाटते पण ते कमी याच्यात होती तर लवकर बसल ते
हा ना हे मला बसल पण हे दुखूनच राहिलं अजून वरतून सर्व बटलं ह हम्
कोणत्या गावले दिल्लील्या आहेत मग तुमच्या मुली
एक आहे पारसले ते का फोटले आहे एक सद ख द आपोला असळाले असतात्य शती जवळ
हा हा
आपोले जळगा आले असती त खोरगी
हा ओ काे मस्त आहे ना मग सगळ्या मुलीची समजा चांगलं झालं
हो सर्व मोदी चांगलेच चांगले आहेत घरीच
हा ना दोन्ही मुलांचे लग्न झाले
नाही मुलगा राहिला ना येतच आहे मुलगा हा होच आहे मुलगा राहायला मुलाचं राहालाात लोड यावरती पाहिलं पण काही लक्षात नाहीळालं त्यापोरी
हा ना पाहिले
हा पण त्याला त्याच्यासारखं पाहिजे शिक्षण जस लपत ते डीएमल त्या लॅपटा केलाय ना ह
हो काय हा मग तेले तर तशीच पाहिजे अस मुलगी हम्म हम्म
क तो संपल घ्यासाठी हा माऊलीली पाहिजे वर खेळले
हा ना हो ना
हा
हा मग ते इले समजा तशीच मुलगी पाहिजे
हा तसेच पाहिजे हम्म
चांगला आहे ना मग आता पुढच्या वर्षी होईन समजा भेटली तर चांगली मुलगी
हो झाले वाटते मुी क
हा थांबा दोन मिनिट पाच मिनिट राहिले
राहिलं का हा हा हो हा नाही आता झालंच का
बरं ठीक आहे मग आता झाले
हा हा बय हा